हा देतोय का रे म्हातारे काय करत
काही नाही आत्ता जेवन करून
हा काय जेवण बनवलं
अ वांगी. वांगी मध्ये बोंबील टाकून मिक्स आणि माझ्यासाठी. कारलय
अस का
हम
हो. मी पण आता नाय मी बस. लि आता जेवण करणार मी. हो नंतर जेव हो नंतर जेवण करणार
येऊन कारण मला गेले होती ना येऊन लागले केंव्हा आले.
अगं आत आजच. संध्याकाळी.
गाडीत.
हो संध्याकाळी आली होती आता म्याळमांशी बोलणं झालं ते सांगत होते उद्या बुलाण्याला राहणार विजिट
उद्या उद्या पण आहे विजिट.
हो ना अग त्यांची विजिटच नाही संपत आहे. हे ना मालगावला खूप. खूप मोठा मेटर झाला म्हणे तर ते लोक म्हणजे दोन हजार बावीस तेवीस मध्ये दिलं होत त्यांना किचन गार्डन आणि साहित्य. तर ते सांगत होते. तर ते लोक म्हणजे आता हे विजिटला गेले ना. सर पहिल्या डेटात. आता काढत आहे ते तर मग ते सांगायचे कि आम्हाला दिलच नाही आणि हे असं वि विचारतात येऊन. तर आम्ही कसं काय सांगू असं सांगायचे आणि पहिले दिलं होत. का नाही ते विचारलं त्यांना. तर हो पहिले दिलं होत सांगत होते ते तर मग तस विचारत होते ते पहिले मिळालेलं असेल तर. सांगा नाही तर नाही सांगा तर खूप काही महिला नाही सांगून दिले मॅडम सांगत होते आता तिच्याशी बोलन झालं माझ पण
रधना मॅडम बघ गेले होते का विजिट ला.
हा ना एक सारखं मग तिला मी बोलली. का ग बाई तू कॉल पण नाही करत. आणि बोलत पण नाही आमच्याशी अस तर काय करू सुनीिता एवढी गुंतून गेलेली आहे मी विजिट दरत जायचं आणि यायचं टाइमच नाही भेटत मग आता. आता काय करत आहे तर काय नाही जेवण करून बसलेली आहे मग लावू का. सांगितलं तर हो लाव सग. मग तिच्याशीच बोलत बसत.
ते तथ चार पाच पाच वर्ष झाले त्यांना तर माहितच असेल नाे पण काय काय देतात ते त्यांनी तर होत सांगायला पाहिजे ना स्वतः.
आणि आपणच काही महिला असतात ग तई ते दिलं कि तरी सुद्धा ते सांगतात नाही भेटलं. मग खूप मोठा प्रॉब्लेम येतो म्हणूनच ना, आपण हे आपण त्यांना साहित्य दिलं काही पण देऊ पण त्यांचा फोटो काढूनच... घ्यायचं तें. कारण आपल्याकडे प्रूफ असायला पाहिजे आपण ते म... त्येनी. पण सांगितलं ना मग... आपण कस आहे नाही भई मी तुला दिलेलं आहे माझ्याकडे फोटो आहे, मोबाईल मध्ये. मी दाखवते आपण तिथं जा त्यांना
हो मं.
तसं करायचं कोणाला पण काही दिलं ना लगेच.. मोबाईलमध्ये फो तो काढून घ्यायचा. काढूनच घ्याय आणि तो डिलेट नाही व्हायला पाहिजे मोबाईल मध्ये राहायलाच पाहिजे.
तसं का मी तर सगळेच डिलीट मारून देते.
तसं नाही करायचं ना, रीमा ताई, बघ असं करायच आपन जेव्हा वॉट्सअप ला आपण सगळे फोटो टाकतात कामाचे फोटो मगचं सगळ्या ग्रुप मधून फोटो येतं त्यात आपल्या गॅलरीमध्ये.
हो. हो.
सगळ्या जेवढ्या व्यक्ती आपल्याला जुडले गेलेल्या... हाय. तेवढे तेवढ्या ते सगळे फोटो येतात मग त्याच्यात सिलेक्ट करून डिलीट करून द्यायचे दुसऱ्यांचे आणि आपले जे कामाचे आहे ते राहू द्यायचे. हा. जर का डबल फोटो राहिले त्याच्यामध्ये ना.. तर एक.. एक दोन फोटोचं डिलीट करायचे. बाकी माहितीसाठी ठेवायचे. आणि साहित्य जर दिला आपण दुसऱ्यांना.. तर त्याची प्रत त्येक फोटो राहू द्यायचे. कोणाचे डिलीट नाही.
अस, म्हणजे सगळं डिलीट करून टाकले.
नाही गबर म्हणजे तो प्रॉब्लेम आपल्याना पण येऊ शकतो आता त्यांना समजा किती तीन चार वर्ष झाले काम कराला आता तो डेटा त्यांच्याकडन घेता य ते सर म्हणजे किती तीन चार वर्षाचा डेटा काढायला त्यांच्याकडे नाव आहे सया आहे आ आधार नंबर आहे पण फोटो नाही आहे ना ग त्यांच्यामुळे
हो हो मग फोटो जर दाखवला तर त्यांनी मग सांगितलं असत हो मी यांच मग फोटो काढल असे
हा तिथच प्रफ हो प्रूफ झालं असत ते आणि कस आहे आता त्यांना सांगायला पण गेले ते किती पण मनाने सांगितलं तर त्यांच कोण ऐकून नाही घेणार आणि ते आता ते लोकांच फर धरून घेणार ना ग ते
आणि तुर्म
ते सांग सांगत होते मॅडम ते गरोघरी जाऊन काहीच नाही विचारत हे ताई येतात का तुम्हाला काही साहित्य दिलेलं आहे का काही माहिती देतात का त्यांच्याकडन जाणून घेतात आणि एक वही मध्ये लिहून घेतात ते निघून जातात हा सी आर पी ला पण काय बोलत नाही त्या लोकांना पण काय बोलत नाही नुसतं विचारून लिहून घेतात ते. आणि ती रिपोर्टिंग पुढे करणार मग ते ऑफिसला असंय हा
मग ते म्हणजे नाव
हा नाव विचारतात हे म्हणजे आपला आरोग्य ग्राम प्रकल्प अंतर्गत आपण बाय संस्था राबवत आहे ना त्यांच नावी विचारतात ते आणि त्यानुसार त्यांना पण सांगतात कि बई ही महिला कोणत्या संस्थेमध्ये काम करते हने तुमच्या र्यंत काय काय वस्तू पोहोचवलेली आहे की नाही? हम्म किंवा यांनी गावामध्ये तुम्हाला काही माहिती दिलेली आहे का? कशाबद्दल मार्गदर्शन केलं? सगळं विचारतात.
सगळं विचारतात.
हा. मग ते, हो सांगितलं तर तिथं ठीक आहे, चांगलं काम करताय असं लिहून घेतात. आणि जर नाही सांगित- तर मग, ते रिपोर्टिंग मध्ये लिहून घेतात एवढं काम- करून सुद्धा काही लोक मग काही बाया म्हणजे नाही म्हणून देतात, या गावात बरोबर काम झालेलं नाहीे साहित्य पुरवलेलं नाहीे असं म्हणजे त्यांच्या मतेनुसार ते कर करून घेतात. ते सांगतच नाही सी आर पी ला. वहीमध्ये हा! वहीमध्ये- लिहून घेतात. अस सांगत होती रंजना मॅडम.
म्हणजे, तेच नाव - सिलेक्ट करूनते जात का म्हणजे-
नाही ना आता म्या मी अ मानमोडेचा पो - पूर्ण झालं. आणि मलगावच झालं म्हणे उद्या बुलानाला विजिट राहणार. अस सांगत होते ते.
हो! बुलाण्या आला ह का?
हा, उद्या बुलाला राहणार कदाचित- सोमवार मंगळवार असं माझ्याकडे पण राहू शकते.
कित्येक दिवस पर्यंत... -
काय करणार आता, करावं लागेल.
करावं लागेल. बेल ना.
हा! कस आहे, आता ते येतील तर मी असं नाही करणार ना बाई जे चांगले चांगले व्यक्- ते आहे, बोलणार आहे, त्यांच्या घरी त्यांना घेऊन जाणार. असं म्हणजे-
हो! म्हणजे आपण घेऊन जायला पाहिजेल का ते घेऊन जात? त त- घे. अस त्यांनी पहिले सांगितलं नसतील ना, मग सांगितलं नसेल त्यांनी.
कस आहे, आपण ज्या महिला हातात दिलेला आहे- हे तेच- सगळ्या महिलांकडे फेरतील असं नाहीये. पण, काही अस- म्हणजे थोड्या प्रमाणात फिरतील ते, पण आपण पण, चांगले चांगले व्यक्ती सिलेक्ट करून घ्यायचा आहे. व्यक्ती आपल्या भेटिकमध्ये येत- का आपण बेट का घेतो तर ती व्यक्ती बोलते का? आणि ती व्यक्ती कसं बोलते, ती सुशिकषित राहिली का बोलतेच ती. समजा.. आणि मग- तश्या व्यक्तींकडे घेऊन जायचं त्यांना
असून
तेव्हाच आपला प्रॉब्लेम सॉल्व होणार भाई..
हो त्यांनी पण बोलायला पाहिजे. नाही तर नाही जर बोलल्या तर तसच होणार. मलगावला जाणत असत
हा आता कसा प्रॉब्लेम आला. ना त्यांना आता तीन चार वर्षातचा डेटा आता काढावा लागत. त आहे तर मग तो डेटा कुठून राहणार त्यांच्याकडे. एवढ आता ए..
म्हणजे नाही.. काय सुलत काय.. हा म ते किचन गार्डन ते दरवर्षी देतात का..
हो दरवर्षाला येत ते म्हणजे कस आहे आता त्यां पहिल्या वर्ष दुसऱ्या लाभार्थीना दिल असेल तर या वर्षी ते दुसरे लोक सिलेक्ट केल असेल ना म्हजे दुसरी नवीन गरोदर आले असेल.. किंवा स्तंदा आली असेल. आपल्याकडे दर महिन्याला म येतात तसच मग पण नवीन नवीन आले की नवीन त्यांना देऊ आपण जुन्यांना नाही देऊ शकत. कारण त्यांचे बच्चू मोठे होऊन जातात ना ग.. तोपयंत.. आपल्याकडे दुसरी माता येऊन जाते मग आपण पहिल्याना देऊ नाही शकत जे आपल्याकडे आलेले आहे. त्यांना आपण देऊ शकतो असं राहत ते.. मग ते पहिले सु सुटतच जातात आणि असं झालं ना.. त्यांचं पण त्याच्यामुळे त्यांना काही प्रॉब्लेम आलात. का..
पहिले दिलेले त्यांच्याकडे मग ते सध्या गेले.
हो पहिलेच सुरु हा असं झालं. सुरुवातीला दिल होत ना दोन हजार.. बावीस मध्ये
हो त्यांच
हा आता किती वर्ष झालेय आता आहे सवीस व चालतय तर मग चार
ह ते पाच वर्षचा ना झालं
म बावीस तेवीस चोवीस पंचवीस हा सोमविसवा तर मग त्यांना त्रास येतोय ना मग
फक्त बायांकडे जातात का मुलींकडे नाही का
मुलींकडे पण जातात आणि बायांकडे पण जात आणि विचारतात ते हि महिला येते का तुमच्याकडे या महिले या महिला म्हणजे बैटीका घेतात का गावात कोणती संस्थ राबवत आहे संस्थेच नाव विचारतात आणि काही साहित्य दिलेल आहे का तुम्हाला ते विचारतात सांगत होते
घात
खर ग ताई खरंच आहे पना प्रूफ ठेवायला पाहिजे आपल्या मोबाईलमध्ये म्हणजे पुढे जाऊन आपल्याला अडचण नाही येणार
माझा हा ग मी
काय आहे म्हणजे महिला कधी बदलून बदलून जातील आणि ते हाना दिलेला असून सुद्धा दिलं सांगून दिलं तर आपण त्या वेळेस काय करणार ग पण त्या सरांचं पण ऐकावं लागेल आणि वरून त्या महिलांचं पण अस होऊन जात त्यापेक्षा तर असे तर व्हायलाच नको ना
ह आपलं ते आप आपण मग ते फोटो ठेवायला पाहिजे बघ
हा ठेवायलाच पाहिजे अरे दुसरे फोट डिलेट पण झाले ना आपण जे साहित्य दिलेलं आहे ना ते फोटो खरच एक व्यक्तीचे क्लिअर फोटो काढून घ्यायचे लागले असत
एकेका व्यक्तीची ना
हा ग्रुप कपरायला चार पाच जणीना उभं करायचं चार पाच जणीचा क्लियर फोटो येतो चेहरा दिसतोय आहे त्यांचा त्यांच्या हातात साहित्य दिसत आहे असा तरी फोटो घ्यायचा पाच सहा जणीचा नाहीतर ते एकटी आले एकटीचा आपण घेऊ शकतो पण खूप खूप जर ग्रुपमध्येध्ये म्हणजे कसं आहे बाकी महिला दिसतात बाकी महिला दिसत.. नाही फोटो घेतात तेवग तस व्हायला.. कारण कि बघा आपण एका दिवशी जर आपल्याकडे वजिट राहिली आपण त्यांच्याकडे घेऊन गेलो जर.. त्यांनी नाही सांगून दिलं तर मग आपल्याकडे प्र आहे. आपण तिथं जागेवर दाखवू शकतो सरांना बघा सर हे फोटो या या महिन्या.. आहे आणि दोन हजार पंचवीस.. सव्वीस मधले आहे तर तुम्ही बघू शकता असं आपण त्या सरांना तिथं दाखवू शकतो ते फोटो आपण.
म बरोबर आहे ना.
अससं आता आ थोडस बई आपल्याला पण थोडस.. दिमाग लावावर लागेल
मग त्यांचं तसं झालंय तसं नाही व्हायलात.
हा थोडं डोकं चालवायसगत.. ताई आपण पण नाही तर मागे राहून जाणार यांची फजिती झाली तशी आपली फजिती.. ते वयला नको..
आमच्या इथडे पण बाया खूप.. अशा आहेत की काहीच सांगत नाही हा. बोलायलाच तयार नाही ते मिीटिंगला सुद्धा येतात नाही तर काय होणारे यांचं ऐकतच नाही..
हम्म
मॅडम पण नुसत ते बसून बसून थकून जातात.
मग काय करणार ग ते बोलायला पाहिजे ना ते बोलत नाही ना
ओलात नाही
हा त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येतो ना.. आपल्याला ते बोलले जर राहिले तर मग आपल्याला एवढा ते तेवढा त्र